हॅलो काय करायला?
काय नाय बघा आवरायच चाललय
हो हो हायस बरी हो हो हाय की
काय चालू आहे म आता
काय नाय निवाांत बघ
निवांत
हम्म हम्म.
हं हं ते नव्हे मला लसण्याचा काय फायदा आहे ते सांग की जरा माहिती.
लसणाचा फायद होय....
हा
अ लसूण खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातल्या अँटीबॅक्टेरिया मारतात. तसेच बी बी, शुगर म ज्यांना त्रास..... चालू असतय ना.
बीपी शुगरचा.
ते शुगर ज्यांना त्रास चालू आहे त्यांच्यासा ते तर लसून एक नंबर फायदेशीर असतोय. अ ती सकाळी अनुषपोटी खायची असते.
अनुशीपोटी म्हणजे काय त्याच्यात घालून काय डायरेक्ट
अ काय नाही घालाय ह उठल्यानंतर सकाळी अ हे करायचं लसूण पहिला आधी अ सुरुवातीला कट करायचा. एका हा एक एका लसणाच पाच तुकड होतील असं करायचं..... आणि मग ते हे करायचं ठेवायचं. थोडा वेळ हम्म आणि मग त्याच्यानंतर केल्यानंतर तू
म्हणजे आपण ब्रश करायला जायच्या आधी कट करून ठेवायचं. आणि ब्रश करून आवरले आपलं ते खायच अनुषा पोटी.....
हा अनुषा पोट्टी ते खायच च मग ते अ खात त्यांना पण कसं खायचं सुरुवातीला एकदम म्हणजे पूर्ण लसूण असा खायचा नाही. त्या लसणाच पाच तुकडं केलं तर ते पाच वेळा एक दोन तीन दोन तीन सेंकंदान ते सेवन करायच लसूण, एकदम नाही. खायाचं एकदम लसूण खाल्ला की हा होय बी पी पूर्ण पणे लो होतोय त्याचा आप एकदम लसूण खाल्ला नाही हा आणि बी पिल्लो झाल्यामुळे आपल्याला चक्कर ते न येण्याचं असं म्हणजे जास्त चान्सेस असतात हा म्हणून शक्यतो. तो एकदम लसूण खायचा नाही थोड्या थोड्या वेळाने ते पाच तुकड केलं तर त्याच... पाच
हं हं पाच वेळा खायाचं हं हं
आणि अ शक्यतो हे करायचं ते लसूूण खाल्लास ना तर तू अर्धी वाटी मिनिमम अर्धी वाटी तरी पाणी वर वरून असं म्हणजे प्यायच....
शेवटला, खाऊन झाल्यावर लगेच का थांबून थोडा वेळ.
अ थांबून पिलस तरी चालते किंवा लगेच पिलस तरी पण चालतंय.
हा हा म्हणजे पाच मिनिटांन का असं लगेच थोड्या वेळ...
पिलस तरी पण चालतंय. अ म्हणजे खाल्ला तर आपल्याला म्हणजे सर्दी होऊ शकत नाही. घसा दुखण्याचा कधी चान्स येऊ शकत नाही.
हम् हम्
अ आपला विकनेस म्हणून म्हणजे अनेक अस शरीराला आपल्या फायदे होतात. तेच लसणाच हा होय आणि त्याच बरोबर लस लसुण खाल्लं तर म असं तो म्हणजे
हा बोला
लसूण खाल्लं हा
हा बोला की हा हा
लसूण आणि परत लसुण खल्लस तर हे होतय अ सर्दी
हम् त्याच्यावर चांगला उपाय आहे का तो गुणकारी हम् हम
अ जास्त करून थंडीच्या वातावरणात किंवा आपल्या जर हवामानात बदल झाला तर अ सर्दीच म्हणजे अ हे करायच सेवन करायचं त्या त्या वातावरणात मुळे आपल्याला जो सर दि, खोकला असा होणार असतो ना तो शक्यतो होत नाही. अ तसेच आपल्या शरीरातले हाडे मजबूत होतात.
हा एवढे फायदे आहेत त्यांचे? एवढे फायदे होतात का मग त्याचे
होय लसणा म्हणजे लसनाची पोषण तत्वे असतात ना ते आपले हाडां म्हणजे आरोग्य सुधारण्याचा अस म्हणजे अ प्रयत्न होतोय. तस ज्या माणसना सांदे हा हाडे मजबूत होतात. आणि आणि ज्या माणसांना सांधिवात त्याचा त्रास असतोय ना म्हणजे त्यांना ते लसणाचा जास्त प्रभाव होतोय सांधी वाताचा ज्यांना त्रास आहे ना त्यांनी तर आवर्जून खाल्लंच पाहिजे ते लसूण.
हां हां..
तेच कॅन्सर असणाऱ्या माण चणे जरी सेवन केलं तरी चालते
हम्म हम्म म्हणजे सगळ्याच आरोग्यावर चालते ते
होय सगळ्याच ह्याच्यावर हे हुतय अ म्हणजे आपली पचन क्रिया सुधारतीया प - क्रिया म्हणजे आपल्या पचन क्रियात फरक जाणव होतोय आपल्याला तसेच आपल्याला जर पित्ताचा अमलपित्ताचा जर त्रास असेल....
हां हां म्हणजे भरपूर त्याजे म्हणजे फायदे आहेत..
होय भरपूर फायदे आहेत तसेच आपली रोग क्ष प्रतिकारक क्षत्री म्हणजे रोग प्रतिकारक शक्ती हां.... वाढ तिया लसणात जे अँटी बॅक्टेरिया आणि अँटी व्हायरल गुणधर्म असतात ते आपल्या जे म्हणजे शरीरात विविध प्रकारचे संसर्ग जन्य जे रोग असतात ना त्यांना म्हणजे हां संसर्गजन्य जे रोग असतात त्यांना म्हणजे हे होण्यास
म्हणजे मुक्त नष्ट होण्यास मुक्त
काय म्हणलीस हां नष्ट होण्यास मदत होते तसंच आपल्या अ अम्म हे म्हणजे शरीरात जर कोलेस्ट्रॉलच जर प्रमाण वाढलं असलं आणि जर आपण लसणाच जर नियमितपणे... सेवन केलं तर आपल्या कोलेस्ट्रॉल आरोग्यात राहतोय त्यामुळे आपल्याला हृदयविकारचा झटका म्हण किंवा जो जे असं म्हणजे जे हे अस... त्यात जे रोग असतात हां ते कमी होतय
तर हृदयविकारासाठी ते पण चांग त्याच्यासाठी पण चांगलं असे
हां त्याच्यासाठी पण चांगल असतं म्हणजे हृदय विकारचा... झटका जो आपल्याला येतोय ना तो हां तो कमी होतोय हां शक्यता कमी असत्या.. परत अ
मग तुम्ही रोज खाताय का लसून?
होय आम्ही डेली रोज हे करतोय. अ सेवन होय रोज सेवन करतोय. सकाळी म्हणजे अ त्याच्यात जे अ लसणत जे एलिसीन आणि सल्फर युक्त संयोगामुळे आपले रोग शक-रोगप्रति प्रतीकार शक्ती वाढतीया. सकाळी अ म्हणजे उपाशीपोटी एक दोन ल उनत अशा कुड्यांचा आपण अं कच्च्या लसणाचा वापर करायचा.
कत
होय नाही-नाही बाकी काही खायचं नाही फक्त च कच्चा लसूण कस आत्ताच खायचा स
केला बर काय नाही बघा निवांत. चला काय चाललय म आणि
काय नाही निवांत.
कामाचं काय चालय मग आता.
काय नाही निवांतच असते बघ हे चालले प्रोसेस करायची. हम् निवांतच तुझी तब्येत प्रमाणाच्या बाहेर उष्ण होतंय. पावसाच आज वातावरण झालय. पण पाऊस तसा काही पडला नाही.
परवाचा पाऊस लागायला नाही का तुमच्याकडे?
बाय बाय.
आ आम च्याकडे खूप मोठ्या प्रमाणात पाऊस लागला इकडे. आता पण झालय वातावरण मग बघू येतोय का पाऊस?
हा हम्म आमच्या ग इकड नाही लागला.
आ आमच्याडू परवा लागला मोठा आज पण झालय वातावरण उष्णता पण खूप वाढली आहे. मग पाऊस येण्याची खूप शक्यता दाट आहे. बघुया मिळेल. तर काय? काय करतोय? तुमच्याकड नाही जास्त लागत वाट
नाही हो नाही जा झालं
ह ह
अजिबातच नाही झाला आमच्या इकडे पाऊस
चालू पण झालं नव्हतं का?
नाही-नाही वातावरण सुद्धा नाही गलम
हम्म हम्म आता वातावरण झालय.
आता पावसाचं वातावरण झालंय. पण काय होते काय माहित पाऊस येतोय की काय?
हा हा आमच्याकडं दाट वातावरण झालं. हो आज दिवसभर उष्णता वाढलेली.
हो उष्णतेचं प्रमाण आज भरपूर होतं.
होय बघुया काय करतोय पाऊस रात्री येतोय का? आता थोड्या वेळान येतोय. काय ते कायळ बहुतेक उष्णतेच प्रमाण पण वाढलय. त्यात आता मे महिन्याचे दिवस. अ बाकी हाय म निवांत?
बाकी होय सगळं काही निवांत चाललंय बघ. खा मग लसूण रोज
हा चालते. उद्यापासून सकाळी चालू कर
चल बर-बर चालतय वेट लॉस व्हायला सुद्धा त्याची मदत पहात होते आपल्याला
हा हा तुम्ही खाताना रोज
होय आम्ही रोज खातोय.
म्हणजे सगळीच खाताय का एकट्यात खातोय.
नाही आम्ही घरातील दोन तीन मेंबर तरी खातोयच
हा हा म्हणजे त्याज खूप फायदे आहेत.
होय त्याचे फायदे खूप आहेत.
हा हा चालतय बर-बर उद्यापासून मी पण चालू करते. थँक यू माहिती दिल्याबद्दल हा ठेवू मग
हं